हॅलो हा बोला काय करताय?
काय नाय बघा निवांत बसलीये बोला
हम्म झाले काम
हो झाले ना तुमच्या
हम्म झाले बघा अजून काय चाललंय?
काय नाय तुम्ही बोला
काय नाय मुलांचं काय चालू आहे शाळा वगैरे
माझा मुलगा एक दहावीला आहे मुलगी बी एस सीत फायनल इयर ला थर्ड इयरला आहे.
हो हो आहे माझा पण सहावील आहे मुलगा. मुलगी आहे चौथीला गेलय शाळेला
हम् हम्म
अजून काय आजकालच्या शिक्षणाबद्दल काय बोलता येईल तुम्हाला
तुम तुमचं मत काय आहे?
शिक्षणात तर आधीचं जे शिक्षण पद्धती होत आणि आता आजचं जे शिक शिक्षण पद्धती आहे त्यात फरक तर बराच झालेला आहे. आणि आधी च्या तुलनेने अं शिक्षण आज म्हणजे महागाई पण जास्त झाली आहे. त्याच्याने अ म्हणजे शिक्षण खूपच महाग झालं आहे आजकाल तुम्हाला काय वाटतं?
तुमची पोरं लहान तर आहेत आमचे मोठे झालेत. जेवढं स्कूलच फीज आहे ना जीत तकी स्कूल ची फीज आहेत ना तेवढी ट्युशन ची फीज पण आहे.
हो ते तर आहे.
स्कूलची फीज इंग्लिश मिडियमच्या पोरांची फीज चाळीस पन्नास साठ आहे. तेवढीच ट्युशनची फी आहे. आजकाल आमच्या ज्या जे मुलं आमचे शिकतायत ना ट्युशन फी फी फी सुद्धा तेवढीच आहे म्हणजे किमान एका मुलाला लाख दीड लाख तरी आम्हाला खर्च आहे त्या मग हे असल शिक्षण काय उप उपयोगाच कि जिथं पैसाच सगळ्या गोष् ष्टी पैशानीच चालतात. हे काय आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या प म्हणजे जे एक्झाम व्हायचे ना त्याची फी दहा रुपये वीस रुपये राहायचे. आजच्या पोरांसाठी आम्हाला साठ साठ हजार द्यावे लागतात. पू पूर्ण वर्षभराचे फी बुक्स महाग तेव्हा आम्हाला स्कूल कडूनच बुक्स वैगरे भेट टायचे आजकाल हा पण आजकाल तस नाहीय आणि दहावी पर्यंतच जे शिक्षण आहे ना ते आहे पण जे दहावीला तुम्ही शिकून अकरावीलाे म्हणजे कॉलेजला तुम्ही जातात दहावी तुम्हाला तिथ काहीच म्हणजे त्याच ह्याच काहीच मॅच काहीच नाहीय हे पूर्ण शिक वे क ला क शिक्षण वेगळ आहे पण ह्या हे जे शिक्षण आहे ना ते पुढं जाऊन ह्या पोरांना काय उपयोगाचं आहे आजकाल जे जपान मध चीन मध जे पोरण आपण शिक चवतोय ते काय करतात चौथी पर्यंत जे आहे ते शिक्षण त्यांचं अ लिहिणं वाचणं आणि मॅथ्स वगैरे जे आहे त्यांना भविष्यात जे आहे पैसे पैशा मोजता येईल इथपर्यंत शिक्षण आहे त्या पोरांचं पण पाचवीपासूनच जे शिक्षण आहे ना ते त्यांच त्यांना जे त्यांच्यात जे गुण आहेत त्याच्यावर ते शिक्षण आहे पाचवीपासूनचं मग ते शिक्षण महत्त्वाचं आहे आपलं जे भारतातलं म्हणजे इंडियातलं आहे मी अस त्यांना ब्लेम करत नाहीये पण पोरांना असं शिक्षण द्याव की त्यांना ते पुढे जाऊन उपयोगाच रावं आता काही लोकांना मॅथस आवडतच नाही मॅथ आवडत नाही पण तरी पण आता सगळ्यांना कंपल्सरी असल्यामुळे ते शिक्षण त्यांना देणं गरजेच क पुढे जाऊ रा मारणार किंवा क फी किंवा ह्यांच बघून लि त्यांच बघून लि करतात मग हे काय शिक्षण उपयोगाचं आहे
हो बरोबर बर थोडक्यात सांगायचं झालं तर पुस्तकी ज्ञानापेक्षा
ते नाही नाही नाही ते नाही तुम्हाला जे जनरल नॉलेज भेटत किंवा तुम्हाला स्पोर्टसमध्ये अ आता तो मुलगा आहे क्रिकेटर त्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे मग त्याला तुम्ही पाचवीपासूनच क्रिकेटमध्ये टाका ना एज्युकेशन जेवढं महत्त्वाचं तेवढं ते त्यांचं जे ऍक्टिव्हटी पण त्यांचे तेवढ्या महत्त्वाच्या आहेत
ताला कशात म्हणजे आवड आहे कशाचीित
हा त्यात पाचवीपासूनच तुम्ही पॅरेंट्स आणि टीचर हे दोघं मिळून डिसाइड करायच की त्याला पुढं काय बनवायचं मग त्या पोराला एज्युकेशनच करायचं आहे तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता पण त्या पोराला एज्युकेशनच काहीच इंटरेस्टच नाही आहे त्या पोराांना मग आणि अर्ध लक्ष हितं म्हणजे त्याचं मन तिकडं आणि बॉडी हिते त्याची मग ते शिक्षण काय उपयोगा मग तुम्ही पोरांना पाचवीपासूनच ह्या गोष्टीकडे अ कल द्या ना की हा इन्व्हेस्टमेंट त्यात करा त्याच करिअर त्यात करा ते महत्त्वाचं आहे आणखीन काय कारण जपानचे पोरत
हो तो पण त्याला म्हणजे चेसच आवड आहे बुद्धिबळाचं तर आहेत तो पण चांगल्या प्रकारे चेस खेळतो तो आणि इंटरनॅशनल लेवल ला पण तो जाऊन आला आहे त्याला रेट फिंग वगैरे पण मिळाला आहे मग त्याला आवड आहे तर आम्ही कंटिन्यू केला आहे तो जातो क्लासला मग आहे आम्ही ते अकॅडमी लावून त्याला शिकवत आहे ते पण
हा पुस्तकी ज्ञान हे तेवढ्या पुुरतंच ठेवावं आणि इन्व्हेस्टमेंट ह्या ह्या गोष्टीत करावे म्हणजे माझं एक स्वतःच मत आहे की इन्व्हेस्टमेंट ह्यात करायला पाहिजे की त्याचं पुढे जाऊन काहीतरी फ्युचर असेल
हो बरोबर आहे ना
मु यपीएस बीसीथर्डर आहे ती अभ्यास बीएससी चा करत नाही एक दोन दिवस अभ्यास करते आणि ती एक्झामला जाते पण आमच सगळं केंद्र ते युपीसी वर आहे तिचं भविष्यच आम्हाला म्हणजे आ म्हणूनच आम त बघतोय आ सध्या तर प्रत्येकानी हे असं करणं गरजेचं आहे पोरांची आवड निवड बघून त्यांना त्यातच करिअर करण्यासाठी सांगण आपलं स्वतःच नाही आपल्याला करायचंय किंवा आपल्याला त्याला तो ब डॉ र त्याचा विचार आहे क्रिकेटर आपण त्याला बनवतोय डॉक्टर त डॉक्टर बनेल का नाही बनणार तो मग आई वडिलांचं इथं लाखो रुपये तुम्ही घालून पोरांना शिकवताय मग तो त्या क्रिकेटमध्ये जाऊन ह हजार रुपये जरी ख ब इ ला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून काय उपयोगाचं मग
बरोबर आहे
टाईम वेस्ट पोराच जे मनस्थिती आहे त्या त्यात त्याला इशू येणार त्याला करायच नसते आपण हथून जा बाबा म्हणून बोलण आवड नसेल तर मग काहीच उपयोग नाही ना कोर्स करायच नाही पोरांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांना जे काही करायचंय ते स्वतः ते ते लोक डिसाइड करतील की त्यांना कशात इंटरेस्ट आहे
हो बरोबर आहे आणि आजकालच मुलंच असं आहे की पण त्यांना जबरदस्ती नाहीच
करू शकून नाही नाही करू शकत नाही मग तो ते उपयोगाच नाहीये ना पुढे जाऊन मग ते त्यांना जमत नसतं पुढे जाऊन मग ते कमी मार्क्स येतात कमी मार्क्स आल्यावर पुन्हा आपण त्यांना घातला रतो की तुम कमी मारस आले इतर पोरांचे तुम् आपण कंपरिज पण करत की त्या जास् तुला क मार्क्स आले मग तो हा कर पण परं करतात ना परं करतात मग तो म का ज नाही
हे अशा कारणांमुळेच आजकाल आत्महत्येचं प्रमाण पण मुलांमध्ये जास्त दिसून येतं म्हणजे आपण सारख न्यूज मध्ये पण बघतो दहावीचा बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर बरेच मुलं कमी मार्क्स पडल्यामुळे आत्महत्या पण करतात
मग हे काय उपयोगाचं
हो आपण त्यांना लहानचं मोठं करायचं शिक्षण एवढं द्यायचं आणि मग त्यांनी असं केल्यावर
त्यांच्या एक नाही नाही आपण त्यांचं म्हणजे ऐकलं नाही ना आपण त्या ठिकाणी मग त्याची शिक्षा आपण भोगावीच भोगायला लागे आपल्याला भोगायला लागत मग काय करायचं आहेत अशे आणखीन पण पॅरेंट्स आहेत कि ते मुलांच ऐकत नाही स्वतःचे नियम आता आपण डॉक्टर आहोत तर पर आपला मुलगाही डॉ व्हावा असं त्यांची इच्छा आहे साहजिक आहेत ह्या गोष्टी आपला मुलगा डॉक्टर व्हावा असं त्यांना वाटतं असतं पण त्याला ते जमतच नसेल तर त्याला असे अ काय बोलतात त्याला असं काही थोपू नये त्याच्यावर लादू नये नियम नाही तुला काय कं रायचं कर मी डॉक्टर आहे म्हणून तू डॉक्टर नाही तुला वकील बनायचं हा तण ह प्रत्येक आई वडलांनी जेव्हा म्हणजे बतील ना तेव्हाच सगळं जे आत्म त्या वगैरे होत आहेत तेव्हा
ते सर्व थांबतील आणि आपलं म्हणजे मुलांचं भविष्य पण उज्ज्ल होईल
हा आता फॉरेनचे लोक काय करतात त्यांना जे बनायचं तेच लोक ते बनवतात त्यामुळं ते आपल्या पुढं आहेत हा नाहीतर आप आपण काय नाही प्रत्येक गोष्टीत आपण पोरांना विरोध करतो हे असं नाही असं हे असं नाही प्रत्येक गोष्टी आपल पण पेरेंट्स लोक पण चुकतात ठिकाणी हे चुकीचं आहे पोरांना काय करायचंय ते करू द्या त्यांना ते चुकतील धडपडतील करतील एक दोनदा चुकतील पण त्यांना मार्ग मिळत जाईल त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी भेटेल त्यांना
हो बरोबर आहे तुमचं
मग आणखीन काय
काय नाही बघा छान बोलता तुम्ही शिक्षणावर वगैरे छान वाटलं बोलून तुम्हाला नाही व तुमच प्रत्येकाच हो तेच ना
प्रत्येक आईवडिलांनी असा जर विचार केला तर म्हणजे सगळे पोरं शिकतील पण व्यवस्थित राहतील पण मग तर पुढे जाऊन आज ही नॉर्मल गोष्ट आहे पण पुढे जाऊन हे देशावर पण म्हणजे असं प्रॉब्लेम येण्यासारख्याच गोष्टी आहेत नाही ह्या मग पोर पुढं जायला पाहिजे आणि त्यांना ज्ञान हे आपल्या घरातून आपण ज्ञान द्यायला पाहिजे शिवाजींनी काय केलं आपण स्वतःच पुस्तक वाचत नाहीत आपण वाचलो तेव्हाची गोष्ट आपण तेव्हा सोडून टाकले आपल्या पोरांना भगवद्गीता माहिती नाही महाभारत माहित नाही रामायण महा रामायण माहित नाही त्या लोकांना ते पण मोबाईलच घेऊन बसणार पण आपण मो वापर पण आपण एखादी भगवद्गीता त्यांना लावून देऊ शकतो किंवा दाखवू शकतो रामायण आपल्याला आता पुस्तकं घेणं प्रत्येक वेळेस आणून ठेवणं तेवढी जागा पण नाहीये किंवा तेवढा टाइम पण मोबाईलचा पण उपयोग आपण ना ह ह चांगल्या गोष्टी वापर करू शकतो पण आपण आपण नाही कर
हो तेच ना आजकालचे पालकच शॉर्ट्स आणि रीलस वगैरे बघत बसले तर मुलं पण तेच करणार
मुलं काय मुलं पण तेच करणार पण आपण करायला पाहिजे भगवद्गीता ह आपल्या घरात रोज एक पाठ तरी कुठलाही कुठला महाभारताच म्हणा रामायण म्हणा किंवा भगवद्गीतेचा पाठ व्हायला पाहिजे आपण पोरांना शिक शिकवलं पाहिजे आधी काय होतं आता काय चालय हे शाळेतून तर ह्या गोष्टी सगळ्या नाही होणार आपण हे ह्या गोष्टींचा वापर करत नाही पण फॉरेनचे लोक भगवद्गीता किंवा महाभारत हे सगळं त्या लोकांना माहिती त्या आपल्या गोष्टींचा उपयोग ते लोक करताय
हो
पण आपल्या इथं नाही होत ना आपण करायला पाहिजे त्या गोष्टी ज संध्याकाळी पोरांशी एक दहा मिनटं पंधरा मिनटं आपण बोलल पाहिजे पण आपण नाही करत आपल्याकडे वेळ नाहीये कुणी जॉब करत
आजी आजी वगैरे आजोबा पण संध्याकाळ झालं का नाही त्यांचंच प्रमाण कमीच झालंय आणि आजी असेल तरी ते संध्याकाळी सिरयल लावून बघ बस मग त्यामुळे आधी कस शुभम कर वरे बत होते पण आता तस नाही राहि आजी वगैरे असेल तर ते सिरियल बघणार आणि मुलं मोबाईल घेऊन बसत तसच होतं ते
जातिंवा जॉब करत अस त्यामुळे पोरांवर असे संस्कार पण नीट नाही येत मग ते
साात नाही
हा डो त्या मोबाईलचा डोक्यावर किती परिणाम होतोय पोरं काय बघतायेत आपण बघतच नाही आपण आपल्या सिरियल म स्वयंपाकात संध्याकाळी मग्न असत पोरांचं चाललेलं असतं ते पण आपल्यासोबत रीलज बघत कारण आपण जे बघतो रीलस ते पण मोबाईल व युट्यूब वर पर्ण तेच आलेलं असतं
हो
मग आपण जे बघतो तेच पोरं बघणार कंटिन्यू करायला लागलं ल घेतल्याशिवाय प जेवत नाही आज मो दिलं की ते पोरं जेवतात मग आपलं ना विलाज होत तिथं कि जेऊ दे मुलगा म्हणून आपण पण मोबाईल देऊन बसवतो मग आपण पण चुकीच करतो हो आहे ना
हो ना चालेल मग छान वाटलं तुमच्याशी बोलून परत बोलू आपण हो छान वाट
कॉल करा मॅडम हो धन्यवाद